का येतोय येतोय अ नमस्कार काय कस बस? त तुम्ही कशा झालं जेवण वगैरे?
हो एकदम मजेत ए जेवण वगैरे झालं माझं.
होय होय होय, बाकी अधिक महिना चालू आहे सगळं देवाचं सगळं करायचं चालू आहे. ह बर प्रत्येक वेळेला दुसरंच चालू आहे आता थोडे दिवस आहेत ना?
हो दोन दिवसच नाओ सत्वार झाला शुक्रवार गेला शनिवार आणि रविवार. हम्म. बाकी काय म्हणता?
पाऊस पाडी कितपत आहे.
काहीच नाही ऊन पडलंय कडक
हो आमचे इथे पण ऊन पडले कडक होय होय. होय होय होय. हो गरमी वाढले सु संपत आल्या आता मुलं सगळी शाळा शाळा वगैरे चालू व्हायला लागल्या आता हळूहळू. हो आता पंधरा तारखेपर्यंत. बहुतेक. सगळ्या शाळा चालूच होतील हा चालू काय काय झालं. चालू हो हो.
हो काय काय स्कूल चालू झाले काही काही नाही अजून ना.
हो पंधरा तारखेपासुन होतीलला तस वेळ सगळे चालू. सुट्ट्या सांभल्या का? मग मुलं गावावरून इकडे तिकडे मामाकडे मावशांकडे कोणी मामाकडे गेले कोणी मावशीकडे गेले सगळे येतील आता. तरी पहिल्यासारखं. नाही आता एवढं आता, थोडं कमी झालंय ते प्रस्त पहिल्यांदा अगदी सुट्टी लागल्या लागल्या लगेच. अगदी आम्ही पडायचो आजजोळी वगैरे, हो अगदी. तेच तेच.. मध्ये मध्ये तुमचा आवाज जातोय का? मध्ये मध्ये आवाज जातोय. मध्ये मध्ये आवाज.
येतय का?
हा आता आला मध्ये मध्ये जातो.
ओके ओके रेलचा प्रॉब्लेम अस हम्म.
हो बरोबर आहे ते पहिल्यासारखी आता मजा नाही राहिली पहिल्यांदी खूप. सगळीकडे फिरायचं हे करायचं गँग गॅग सगळी.
हो आधी सारखं काहीच नाही राहिलं ना
काय नाही आता राहालं आता मुलं जातच नाही, तेवढं कुठे मुफिरायला आणि मामाकडे मावशांकडे आता एवढं नाही म्हणजे, पहिल्यांदा अगदी महिने दोन महिने राहायचे. आता दोन तीन दिवस झाले. लगेच घरी पळतात.
बरोबर आहे ना हम् बाकी.
मोबाईल मुळे सगळं झालेलं आहे.
हो, मोबाईल मुलांना मोबाईल असला का
खूपच झालेय मोबाईल मुळे चांगलं पण आहे. काही दृष्टीने काही दृष्टीने अगदी हे पण आहे तेच काही दृष्टीनी अ.. फायदा पण आहे. काही दृष्टीनी तोटापण आहे. सय.
हम्म, म्हणजे दोन्ही म कसं पन्नास टक्के. चांगलं पण आहे. हो त्याच्यातन घेण्यासारखे पण खूप चांगले गुणे पण मग. आता आपल्या सारख्यांनाच बघा, आपल्याला काही जर इचारपूस करायची तर आधी आपण मोठ्या माणसांनकड कोणाला येला फोन कर त्याला विष
हो ना आणि आता होय, बरोबर आहे. बरोबर आहे. आता सुद्धा बघा ना आता हे काम आलं तर आपण लगेच मो बाईल वर लगेच घेतलं, लगेच थोडं थोड म्हणजे आपल्याला तो आनंद मिळतो. असं काय सगळच ते काय पैशासाठी माणूस करत नाही. पण शेवटी आनंद आप आपला असतो ना आपण असं काम करतो तर थोडस छोटस आपलं.
म गेला की हम्म आणि आपल्याला काही जरी पाहिजेल तरी आपण आधी मोठ्या माणसाना विचारत होत. आता युट्यूबला सर्च केलत तर सगळंच आपल्याला, कुंडलीच येते सगळी. काय पाहिजेल, काय करायचं कसं करायचं म्हणजे एकंदरीत. त चांगलं पण आहे.
हो चांगलं पण आहे तेच तेच.
आपण घेण्यावरतीये घेण्यावरती आपण जि क घेण
काम पण नाही का करतोय आता छोटस आपण करतोय, पण किती आनंद मिळतो आपल्याला एकमेकीशी बोलतो आपण.
हो. खूप छान वाटतं, हो छान वाटत जे आपल्या दिवसभरा हम्म.
वेगवेगळ्या बा महिला अ समजा आपण बोलतो ना वेगवेगळ्या महिलांशी. त्याच्यामुळे असं कोण अचानक कोणाला आपण फोन करून बोलू शक तो गाना आहे ना.
आणि नातेवाईकांशी सुद्धा आपण एवढं फोन बत नाही पाच मिनट दोन मिनिटं ठीके म्हणजे आज आपण आप सगळी परिस्थिती आपण सगळ्या गोष्टींवरती बोलतो छान आहे. आनंद आहे. एकदम
हो खरच आणि वेगवेगळे विषय पण आपल्याला एक एकमेकांचे कळतात ना आपण मी काय बोलते तुम्हाला समजा मग तुम्ही काय बोलता नवीन नवीन ते मला कळतं. हे बघा आपण जरी म्हणजे किती जरी आता वयाने तरी पण थोडंफार घेण घेण्यासारखं पण असतं ना. कमी वयाच्या लोकांकडून
हो बरोबर आहे ना आणि शी हा शिकायला नाही का तुम्हाला सांगू वयाची मर्यादाच नाही.
नाही
मा प्रत्येक गोष्ट हा चांगल्या गोष्टी घेत राहणं कोणाकडनं लहान मोठं नाही काही नाही.
काय हो छान वाटत. छान वाटत. तेच ते. ह तुमचं झालं? मग धोंडा जेऊन झालं.
हो सगळं झालं. अधिक मास सगळं झालं. देवधर्माच झालं. सगळं हम्म हम्म बाकी काय म्हणता?
जेवढं आपण करू तेवढं कमी आहे. ह्या महिन्यात.
हो. मग म्हणतात ना ते अधिक महिन्यामध्ये जेवढ करू त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला भेट म्हणूना म्हणून तर सगळे जरा त्याच्या मार्गे लागता.
होय तिकडे पाहावं तिकडे तेच. ते
हो जिकडे पाहव तिकडे अधिक मास काही काही गावाला गेलेली आज आजुन आलेत नाही चाले स्कूल चालू होणार म्हणून प्रत्येकाची काही त्यांची तर गडबड चालू आहे. त्यात पाऊसाचा पर पाऊस नाही काय नाही.
हो तेच तेच रूटीनआपलं चालू होईल. स्कूल झाल्यावर असं
आता कसं सगळं वीज काले सुट्टीत आता सगळं मुलं पण मार्गी लागतील अभ्यास आहे ते रुटीन त्यांच पण चालू होईल. ह मध्ये आवाज जातोय मध्येच तुमचं काही ऐकाल नाही. ते हा
अच्छा अच्छा आवाज नेटवर्क इशू असतो ना पाऊस पडायला. पाहिजलो खूप गर्मीि हो
खूप गरमी आहे.
हम्म माग वस या वर्षाच्या याच्यातन खूप लवकर पाऊस
पाह सात मे ला झाला होता तेव्हा असं लोक म्हणायची पण की हा काही जून दोन महिना वाटला की काय पावसाला चुकला वाटतं पाऊस
आणि लग्न त्यावेळेस खूपच तारख होत. त्यावेळेस पण दो ो पाऊस त्यावेळेस सग सगजण म्हणायची आता बंद कर बाबा म्हण आणि आता सगळेजण म्हणतात. चालू दे्या आता
चालू द्या आता हो नाही कोकणात चालू झालंय आमच्या तिकडे ह थोडा थोडा म्हणजे काय होईना चार दिवस झाल्यात पडतोयच.
अच्छा तस अजून तर इकडे
इकडे नाही कुठे हो हो इकडे नाही. पुण्या साईड नाशिक साईड कुठे काही नाही अजूनय तर होय होय तर काय मग काय बिचारे वाट बघत असतात हो शेतकरी.
ह आणि पाण्याची कशी टंचाई
हो ना त्यां पिकलं तरच आपण खाणार ना आणि
हो मग त्यांच्यावरतीच आहे ना ओ आपण
हो ना खरंच आहे. शेतकऱ्याचे कष्ट खूप आहेत पण. हम्. त्यात
हम्म त्यांनाच माहिती. ते कसं करते
उन्हात तान्हात न काय साधी गोष्ट नाहीये आपण थोडा वेळ बाजारात जाऊन आलो उन्हात बापरे केवढं अगदी काय केलं आ पण अस वाटत. शेतकरी तर बीच शेतकरी तर बिचारा दिवस भर उन्हात असतो. खरंच. तुमचा आवाज जातोय हा मध्ये, मध्ये. आवाज जातोय. हा हा,
त्यांच कष्ट खूप आहे पण तेवढं
नाही म्हणून नाही मिळत हो ना तीच तेच तर वाईट वाटते. वाटंत खूप
हो त्यांच खूप हे वाईट आहे. खरंच म्हणजे तेवढं सगळ्या गोष्टी करतात आता प्रत्येक गोष्ट घेणं किती अवघड आहे हो म्हणजे हे नाहीच आहे ना. बियाण वगैरे घे त ते किती महाग मिळतात हो, परत हम. त्यानी जेवढे पैसे लावतात.
मधले लोक आहेत ना दलाल म्हणजे अस. मध्ये आता जे घेणा -णारे. त्याच्या ते डायरेक्ट शेत कऱ्यांकडून जर बाजारात आलं तर त्याला फायदा आहे शेतकऱ्यांना.
हो. थेट त्यांनी दिल तर.
हो ना नाही एवढं शेतकरी नाही हो करू शकत एवढं त्याला काम असत. की तो म्हणेल जाऊ दे थोडंफार तर थोडंफार तेवढ्या याच्यात तिथे येऊन जर का कोण घेत असेल तर मग ते देऊन टाकतात शेतातल्या शेतात असं होत.
बरोबर आहे ना.
हो ना वाईट वाटत कष्टाचा पैसा नाही होत हो.
नाही
होय होय तेच चीजच नाही हो खरं आहे. पण हल्ली बघा ना आता शेती सोडूनच दिली. लोकांनी हल्ली कुठे शेती आमच्या तिकडे तर कोणच नाही, करत शेती
असून दुसऱ्यांना करायला देता. हेच्यातंन एवढं सगळ्या च्यातंन सम वावे लागत त्यांना असं वाटत न केलेलेच बरं असं वाटत.
होय होय
पण नाही. सगळं त्याच्यावर
ते तेच होतय ना तेच होतय त्यांच्यावरच आहे अवलंबून तेच तर म्हणते. खरंच. आजकाल अहो खेडेगावात आणि माणूस पण नाही ओ शेती करायला. उठले कि मुंबईत. ऊठले की सुटले मुंबईत असं झालंय.
हो जॉबसाठी, कशासाठी
जॉब साठी हो ना आणि त्यांच पण काय चुकतय त्यांचं पण काही चुकत नाही ते एवढे शिकतात तर त्यांना तिथे कुठे नोकरी नाही हे तर मग ते शहरातच धावणार ना.
हो त्यांना असं वाटत चला कुठून तरी आपल्याला इनकम सोर्स मिळाला पाहिजे म्हणून लोक प्रत्येक जण आपलं आपलं पोटाचाच विचार करणार हो म्हणूनच सगळं चालू आहे हम्म हम्म.
त सगळ्यांना शिकवलं व्यवस्थित कोरोनानी सगळ्यांनी शिकवलं. गाव काय.
हो कोरोनामध्ये खूप
होय. तेव्हा सगळे गावाकडे धावत होत. ते.
द ते धाव खरंच आहे. त्यावेळेस कुठं मग शहरामध्ये खूपच हे होते ना हाल होत.
हो ना हाल होत होते.
चाल चला बोलून खूप छान वाटलं तुमच्याशी ह चाल हो तुम्ही फ्री का मी करते.
आहे आहे फ्री आहे हो हो. हो करा करा हो. चालूच राहू दे?